अन बोला.
हम्म बोल.
चहा प्यायला येती.
तिला सांगायचं की, मला भूक लागतय. लवकर कर म्हणून.
अ ते ऐकत नाही की खर. काय सांगणार.
काय म्हणती?
सांगा गेला राणे भडकती. निसता टी व्ही बघत बसत असते. कुठलं कार्यक्रम ते. टी व्ही वर लागतात त्यांचं.
कुठल्या लागतात.
ते कुठलं लागतात. ठरलं तर मग. आणि कुठलं कुठलं बाईचा लावत्यात. ते ना कामा नसतात. आणि याना बेनकाम करतात ती
त्यांनाच ना पैसे मिळूसाठी करतात. नाही जायला.
गाळात कि बघून याच शेत कसं झालंय.
काल गेलो की.
हा माझ गाव वल्या्याहत काय नी.
उघल्या बी. तुमचा उघाय नाही.
ते भात कधी कापणार म.
व्हय आता यायच्या आधीच कापून ठेवतो.
कापायचे कि, वल्ल वल्ल ढोरासनि घालायचं. इला
आणि आम्ही काय खाऊ?
मा ना आणि उगतय की दुसरं.
हम्म.
म रोप आहे काय नाही.
रोप नाही. पेरलाय.
आमच्या इथे येणार काय पेराय?
येणार की, का तुम्ही अजून. येणार की.
हा. आमचं लई हाय कारण.
केवढाय.
चार दिवस लागते रे बघा.
लागू देत की.
हा, हा. म किती पैसे किती घेणार?
जेवण
जेवण एवढंच. म काय पाहिजे त्या दिवशी जेवाय तुम्हाला.
जेवण एवढंच म्हणजे, तुम्ही जेवण काय देणार.
तेच की, काय पाहिजे त्या दिवशी? तुम्ही सांगशीला ते आणार. आता जर म्हटलंशी खात नाही आणि एवढ्यात मागूशी
कोण म्हटलं खाहीत नाही
तुम्ही तर मगही म्हटल्याश ना ते रविवार असला म्हणजे खायच असते काय म्हटल्याश ना
म सहज म्हंटलो असं खरं आम्हाला लागतय की
मग आता आम्ही सह आणतच नाही
का
आम्ही मटण आणणार आहे चिकन मा आलंच
चालतय के मला काय बी चालतय ते बी चालतेय ते बी चालते
कुसलं शेळीच्या बाहेर काय पाहिलंता
न्यवाद
ह हा पटला अजून काय पेंलू पाहिजेत काय मोठ्या पाहिजेत
चांगलं कुठलं असते
ह् पिल्ला पिल्लात असते
मग पिलाच घेऊनयचं
हम्म असतरी या का अर्ध कव
तुमच्यात आता तुम्ही माणसं केवढी सांगणार त्याच्यावर
माणसंलाही सांगा नाही तुम्हा एकट्याला सांगणार
मला एकट्याला सांगणार
हम
मग अखंड घेवा की चालते
मी एवढ्या खात्याशीर
होय मग नको
ह कास्त गे हम्म चालते कि एकट्याला तेवढं होतय की
व
हम्म आणि काय
मी खही नाहीचं वाटतं
मी खातात की
हम
एवढं जास्त खाहीत नाहीये
ह मग मी एकटीच खाणार आहे तेवढं तुम्ही पण खायच की
आम्ही खाणार थोड्यासर खाणार
अम् ते सगळेच वा जेवण करायचं आणि काय की. मार कुळ. कॉलेज ना. त का. काय घेतलायस. शायन घेतलंयस.
हम्म
तुम्ही सगळी सायन्सस भायवडतं मग
अ
हम् कतोरा
तुम्ही काय घेटला कॉलेजला असताना
मागं पण सायन्स च होते.
किती पडाला टक्के.
मला बारावीला.
पास झालीस का फेल झालीस पास झालीस का फेल झालीस.
झालो.
अ किती टक्के पडल.
मला बहात्तर
आणि दहावीला?
दहावीला एकोन नव्वद.
एकोण नव्वद.
हम्म.
अभ्यास केल्यास की कॉपी संघट आणल्यास.
आमच्याकडे कर्नाटकात कॉपे विपे काय सांगित नाहीत.
ह आम्ही बी कर्नाटकातच आहे आम्हानी मी सांगत मला
हा.
तुमचं कर्नाटक कूटलं महाराष्ट्र ना कोल्हापूर
हम्म महाराष्ट्र. सांगत नाही आमच्या इकडं खरं.
ह सांगते की.
आमच्या वेळा सांगाय नव्हतं.
कॉलेज कुठलं होतं तुमचं.
देवचंद कॉलेज.
हम्म हम्. मला वाटलं इथ नाही श्रीला घेतल्या.
मी श्रीला कशाला येऊ तेवढ्या लांबन.
हा हा. म मला वाटलं तुमचं गावाचं नाव काय.
निपाणी.
आह‌?
निपाणी.
आ म्ह ह निपाणीच ना एवढ ला पाज.
तिथं निपाणी फेमस कॉलेज आहेत. हे मी इकडं कसं येवू.
बरोबर आहे का तिकडं जास्त आहे मला वाटलं कुठं तर असेल तुमचं.
इथं कुठ करी असं कस लवकरच विचारायलाय सां दोन वर्ष झाल्यावर.
त काय विषय नव्हता विचारायला आता तुम्ही विचारला शिवणून.
हम्म. गडिंगलजला ते शिराज कॉलेज फेमस आहे तसं निपाणीत हिच कॉलेज फेमस आहे.
हम्म हम्म.
देवचंद कॉलेज.
आणि काय.
आणि काय नाही. आणि का तुमच्याकडे. आप्पा त्यांनी काय करायलात. ठीक आहे.
पप्पा देन हाय टी व्ही बघत बसलात पप्पा मम्मी.
हम्म‌.
हम्म. ह
काय लावले?
काय मालिका लावून बसलीया
कसली.
एकदा असल्याच कुठल्या, कुठल्या पक्षात त्यांनी.
कुठल्या, कुठल्या म्हणजे कुठल्या, कुठल्या करत
का वेगळीचं नावत ठरलं तर मग कुठ दु सरी का का असत
हम्म.
हम्
आपण पण बघायचं
काय त्यातलं समजत मी नाही बघायचं कशा मा म फुकटच.
एक सारखं बघितल्यावर समजते.
मजा बी येत नाही ते बघा हो
का..
काय त्यांच काय वेगळळाच असते ते भांड्यात असतात काय करतात ते बि कडत नाय..
हम्म. सरळ बघायचं लक्ष देऊन विचारायचं एकसारखं बघितलं की समजते.
दररोज हे वेळा असतय दररोज कोणी बघणारमध्ये अभ्यास कोण करणार.
कधी तर बघितलं की समजत नाही.
मग ते बघ ते बघायला लागल्यावर मग अभ्यास होईना.
होय आता तस बी मोबाईल सोडून अभ्यासच करताय तुम्ही बा बाकीचं काय करतच नाही.
ह अभ्यास करता आ फुल लक्ष अभ्यासाकडे असते.
खरं काय..
म.. ह
हम्म..
हो आणि..
आणि काय हवं आहे. तुम्ही सगळीजण कोण किती जणय मग गावातलं.
अ म आणि सा साहा जन ऐकी सहा जण पुर्ण.
आणि पुढे.
आणि तीन, चार पोरं हे.
हम्म अमृता ती पण सायन्स लाच घेतली का.
कोण?
अंजुदन सायन्स लाच घेतल्या
नाही त दुसऱ्या कॉलेजलाडिकलं मला ती मोठी आमची
सोबतच असतात नाही खरं
मी सुटतेय त्यांचा दवा एक एकदा
अ
त्यांचे परत आल होत ते.
होत का
आमची दीड ला सुटत य..
मग त्यांच कवा सुटते.
त्यांच राहते सुटतं नाही तर त्यांच तीन ला चार ला सुटतय.
हम्म मग तुम्ही दीड ला सुटल्यावर किती वाजता एवढ्या वेळाने येतायसा?
मग त्या गाड्या गाव ना ते मुलींचे काय पास चालताय हे आधार कार्ड दाखवून येतात. आम्हा आणि पाच तास झाल्या गाडीतनं जाया लागतयं.
हं हम्म
त्यांच्या फ्रीज आहे वाटतं नुसता फास्ट चालत नाही त्यांना
नाय फुकट मध्ये असतंय त्यांचा गाडीचा कुठल्या तर गाडीत चढल्याशी आधार कार्ड तर चालतयं कार ना का म्हणून मग काय वा की आणि काय पाहिजे कुठल्यावी गाडीच तयार येत्यात. आमचं तसं नाही एकेकातनं पास चालत नाही. इथनं नाही येत थांबाय लागतंय लई येळ हो
हम्म हम्म
हम्
एक एक गाडीत चालत नाही वाटतंय की
होय एक एक चालतयं एक एक चालत नाही.
हम्म
आणि एक एक बाद
का होय गाडी फुल भरलेली असेल.
घेत नाही एकटं दुसरं असला जरी घेत्यात, नाही तर च आम्ही लई जा घेत बी नाही आम्हा
हम्म पळत जाऊन गाडी पकडायला पाहिजे.
व्हय
तो पण तसाच डेंजर
बेळगाव